हॅलो.
हॅलो.
आवाज आवाज येतोय का.
हो आत्ता आला आवाज.
ऍपवरती ना.
हो येतोय ऍप वरती आहे ना एखादा सेकंद म्हणजे मी बोलल्यानंतर. माझा आवाज आल्यानंतर तुम्ही बोला ऍप वरतीने थोडा उशीर आवाज येतो. आपण असं साध्या कॉलवरुने बोलत आहे ना ऍप वरती बोलतोय ना.
हो हो.
जेवण वगैरे झालं.
नाही अजून जेवन नाही झालं. जेवायलाच बसायचं होत फोन आला. काय काम चालू आहे.
पाहच चालू आहे त्यामुळे काम काही नाही सध्या घरीच आहे.
ह काही मळ्यात पावडरी मारायच्या नाही.
नाही पावसाच काही पावडर मारून पण ते पावडर धुऊन जातं ना स्प्रे मारल. आणि त्याच्यामुळे पावडर मारायचा नाही मी.
हं हं.
वेळ आहे तर म्हटलं कॉलचे ते टास्क कम्प्लीट करून घेऊ.
हम्म हम् मग या वर्षी पुढे जायचं फिरायला.
तसं अजून तर काही प्लॅन नाहीय जायचं तर भरपूर ठिकाणी आहे. कुठ कुठ पण. घरचे मेंबरची परमिशन घ्यायला लागते ना.
हम्म हम्म हो का.
हम् मुलांच्या सुट्या सगळंच बघून जायचं राहतं ना.
हम् हम् आम्ही आलोय जाऊन. काल
हो.
दहापतारा तिकडडे रस्त्याची कामं चालली.
हो रस्त्याचे कामं सर्व इकडंच चालू आहे आता.
हम्म. पण बघायला छान आहे सापुतारा तुम्ही पण तिकडच जा.
दिलं घरच्यांनी तर नक्कीच जाऊना.
नेतील ना काबर नेणार.
तिकडे कसये वातावरण तुज पाऊस वगैरे.
अ आम्ही गेलो तेव्हा नव्हता पाऊस पण आता चालूये भरपूर पाऊस. आता अजून तीन दिवस सांगेल ये पाऊस तीन दिवसानंतर घरात काय अडचणीच.
हम्म हम्म गर्दी होती का जास्त नाही.
हो हो गर्दी कायम असते तिथ.
हम्म हम्म हम्म.
पाऊस उघडला का सोयाबीन मकांना औषध मारून घ्यायचं आणि जाऊन यायचं.
जाऊ ना जाऊ ना.
अ हां. आवाजचा काय प्रॉब्लेम येतय का?
आईच म्हट हम्म पाऊस इकडे पण पाऊस चालू आहे ना आमच्या इकडे थोडं नेटवर्क कारण की ऍप वरना बोल तो येना आपण.
हम्म हम्म.
त्यामुळे मग आवाज नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे आवाज कधी कधी ब्रेक होतो.
केव्हा पासून पाऊस चालु आहे तिकडे?
रात्री पासूनच चालूये.
हम्म हम्म.
म्हणजे येतोय जातोय थोडी भुरभुर तर कंटिन्यू चालू आहे. म अधून मधून हीते जास्त पाळा येता येत म्हणजे श्रावण पाळ्या सारख क चालू म्हंटलं तरी चालेल.
नाही आमच्याकड दुपार पासून येतोय. काल काल दुपार पासन पिकांना चांगलं काम झालं पिकांचं पाण्यावर चालुये ते.
हा बऱ्याच ठिकाणी स्प्रिंकल वगैरेची सोय केलेली ये म्हणजे पाणी नव्हतं म्हणून.
हो.
म ते या पावसानीच हो हो. यामुळे आता अळीच याच प्रमाण पण वाढेल ना अळी गोगलगायी
या वर्षी गोगलगाईचं प्रमाण कमी आहे पण आळाईचं प्रमाण आहेच.
नाही गोगलगाईचं प्रमाण काबर कमी होतं अजून पाऊसच झाला नव्हता गोगलगाईचं हे येण्या सारखा आता इथून पुुठे कदाचित वाढतील.
हो.
हम्म. पाऊस कमी असल्यामुळे गोगलगाईनचं प्रमाण कमी आहे. त्यांना गारवाच लागतो ना पावसाळा सुरू झाल्यावर वाढता ना ह्या वर्षी उष्णता जास्त होती.
उष्णता जास्त होती त्यामुळ त्यामुळे गोगलगाईनचं प्रमाण बरेच अंश क
हो हो.
हम्म.
कारण कि जिथे गारवाय ना तिथे आता काही ठिकाणी टमाटे लागण झाले ना त्याचं कसं आधी गारवा कंटिन्यू ठेवल्यामुळे ते त्याला प्रॉब्लेम येऊ राहिले बऱ्याच ठिकाणी टमाटे साडायला लागतय. नवीन रोप घेऊन परत
हो.
हम्म. गारवा पेपर टाकलेलाय आता कारवा तयार केलेला राहतो ना
हम्म हो हो.
प्रमाण जास्त
मी तर या वर्षी उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त होत ना तेच्यामुळे पण गोगलगाईना बराच फरक पडलाय. अन पावसाळ्यात गे गेल्या वर्षाच्या तुलनेत एक महिना लेट झाला पण लेट झाला आणि तेच्यात प्रमाण पाऊसचे कमीच होत.
हो हो.
हम.
ते तर आहेच.
हम. आत्ता उघडला आमच्याकडे पाऊस पण मग वातावरण पाऊसाचेच हाय आजुन तस तीन जास्त सांगितले
हम्म तीन दिवस त सांगितलंचय हम्म. बरं. पण एवढंचा असंच चालू राहिल तर शेतीच्या उपयोगातच राहील म्हणजे बीज पाऊस होतो. जमीनीत पाणी खोलवर जातं त्याचा उपयोग म्हणजे विहिरींला पाणी उतरतं आणि पिकाला पण उपयोग होतो.
हम्म वाहून न गेल्यामुळ फरक पडतो.
हो. जे खतं वगर‍े टाकलं राहत त्याचं पण पाणी तिथंच मुरलं जातं मग ते पिकांना भेटतं. तसं जोराज पाऊस झाले का सगळं वाहून जातं नदी नाल्यांला त्याचा उपयोग पण नाही होत ना आणि नदी नाल्याना पाणी जास्त वाहून गेल्यामुळे एवढं अशी म्हणजे विहिरींला पण पाणी नाही उतरतं जमिनीत मुरत नाही ना जोराचे पाऊस असल्यामुळे
हो. नाही पण मग एक पाऊस जोरात हे पण बाहेर श्रावण पाळ्यांसारखा पाऊस चालूय ना जमीन अशी भुसभुशीत झाली निबरपणा आला पाहिजे निबर पा आल्याशिवाय पिकांयच नाही ना जोवर येणारं नाही. असा अंदाज वाटतोय आत्ता तरी तरी अजून दोन तीन दिवसात पाऊस सांगितलेला मोठा पाऊस होण्याची शक्यता आहेच. हम्म‌. ‌‍
हो हो.
मुलं शाळेत गेली का?
हो- गेले शाळेत. शाळेत म्हणजे सकाळी लवकरच जाता साडेसात लाच म्हणजे शाळा तर सव्वा नऊला असते पण- बसने जातो ना त्यामुळे मग लवकरच निघायला लागतं घरून.
बस वाले कस मुलांना घेत घेत जाता ना.
हो.
त्यामुळे लवकरच जायला लागत.
अम्म -मराठी मीडियम एका इंग्लिश मीडियम?
नाही पहिकी मराठी मीडियमला होता.
हम्म.
आत्ता इंग्लिश मिडियमला टाकलंय.
हा- हा. इंग्लिश मिडियम ला टाकाचय काय कारण?
तस कारण काही नाही प म आता मराठी त्याच पक्क झालेलं होत. आणि त्याची पण इच्छा होती की, त्याला इंग्लिश मिडियमला जायचं. आणि मुलांच्या इच्छेनुसार त्यांना पाहिजे त्या स्कूलमध्ये टाकलं तर मग ते पण आनंदाने अभ्यास करता ना.
हम् हम्.
असं पण एक होऊन जात. त्यामुळे मग म्हटल त्याचं इंग्लिश पक्क होणं गरजेचं राहत-आता इंग्लिश पण खूप महत्वाचं झालंय ना.
हो.
त्यामुळे पहिले तर आपले मराठी भाषा कशी घरात पण बोलल्या जाते. म्हणजे कंटिन्यू वापरत ही मराठी भाषेच असते, त्यामुळे मराठी ती पटकन कॅप्चर करता मुल. आणि माझ्या मुलास तेच झालंय तो मराठी शिकलाय मराठी त्याला चांगल्या प्रकारे येत सगळं वाच ता लिहिता येत. मग इंग्लिश पण थोडा कच्चा पण आहे आणि पुढच्या दृष्टीने म्हटलं दहावी नंतर मग प्रॉब्लेम येतो ना इंग्लिश ला जास्त जे मराठी मीडियम जे राहात. म -आता तो त्याच म्हणजे पाचवी पर्यंत झालाय म आता त्याला तिकडे टाकले मराठी इंग्लिश मिडयमला म्हणजे दहावीपर्यंत ते पण कवर होईल म्हणजे पुढे जास्त प्रॉब्लेम नाही येणार.
जनरल नॉलेजच्या हिशोबाने इंग्लिशची पुढे गरजच पडते.
हो आणि पुढे कोणती पण डिग्री साठी इंग्लिश लागतच ना. दहावी नंतर खरं इंग्लिशची गरज
हा सायन्स साईडली आर्ट सायन्स
हा. सायन्स साईटच घेतली म्हटल्यावर पूर्ण इंग्लिशच राहात आणि सायन्स साईटच घ्यायला ते एवढ आर्टला याला जास्त व्हॅल्यू नसते.
हम्म.
सायन्स साईट घेतली का कोणत पण साईटला आपण जाऊ शकतो कोणती पण डिग्री कंप्लीट करू शकतो किंवा कोर्स करू शकतो. सायन्स साईट जास्त प्राधान्य दिलं जातं ना पुढे.
हो. अजून काय चाललं आहे.